हॅलो हॅलो आवाज येतो तोय का मॅम माझा? हॅलो! ह हॅलो माझा आवाज
हां बोल
हां हां तर मॅम मला ना तुमच्याशी प्रवास या विषयाबद्दल दहा मिनिट बोलायचं होतं. तर तुमच्याकडे दहा मिनिट वेळ आहे का मॅम? हो हो आहे.
बोला ना.
हां ठीक आहे. तर बघा हा प्रवास आता प्रवास म्हटले की आपल्याला माहिती आहे आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिका ठिकाणी जातो म्हणजे प्रवासामध्ये अ फक्त प्रवास म्हणजे प्रवासाची साधने सांगते मी पहिला तर बघा प्रवासासाठी बस असते, रेल्वे असतात म्हणजे अ हवाई मार्ग, जलमार्ग विमान असतात म्हणजे जे काही प पॉसिबल असेल स्वतःची गाडी
कार आहेत जसं की जलमार्ग, हवाई मार्ग अ बस णी असूदेत, रेल्वे मार्ग असू दे परतन हा म्हणजे पाण्यामार्फत जहाज मार्ग असू दे म्हणजे वेगवेगळे प्रवासाचे प्रकार आहेत. आणि त्याच पद्धतीने मला असं सांग ट्रॅव्हल्स मध्ये डॉक्युमेंटेशन देखील आवश्यक्या आहे जे मी जाणा ट्रॅव्हल साठी ट्रॅकिंगला गेले होते तेव्हा आम्हाला असं आमच्या गायडन्सनी किंवा आम्ही त्यांना सर म्हणतो जे मार्गदर्शक असतात त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की ट्रॅकिंगसाठीच म्हणजे ट्रेकिंगसाठीच नाहीये पण कुठेही जावा तुम्ही तुमचे आवश्यक डॉक्युमेंट्स म्हणजेच कागदपत्र आपल्या सोबत असणे खूप महत्त्वाच आहे जसे की आधार कार्ड असू दे पॅन कार्ड असू दे आपण ज्या ठिकाणी भेटायला जाणार आहेत. त्याची काहीतरी म्हणजे इन्फॉर्मेशन जसं की तिकीट असू दे तर ते आपल्याकडे सगळं असणं आणि या सगळ्यांसाठी आपल्याकडे लॉकर बॅग देखील असणं खूप महत्त्वाचं आहे. करून आता काही लोक आता काळानुसार बदलत आहेत तर कोणी मोबाईल यूज करत मोबाईलमध्ये त्यांच्या फोन पे गुगल पे यासारखे म्हणजे पैसे. अ एसबीआय असुधे वेगवेगळ्या बँकेचे पैसे त्यांच्याकडे असतात. तर मोबाईल जर चोरीला गेला तर पैसे देखील कोणी कोणी ठेवता तर पैसे देखील मोबाईल देखील सेफ्टी मोस्ट इम्पॉर्टंट आहे ना तर हे सगळे सामान सेफ ठेवण्यासाठी. आणि म्हणजे सुरक्षित ठेवण्यासाठी लॉकर बॅग असणे आणि ती लॉकर बॅग आपल्या सोबत एक ती, सेफ असणे. व आपल्या शरीराला चिटकून असणे खूप इम्पॉर्टंट आहे असे आमची गायडन्स आम्हाला सांगता. जे ट्रॅव्हल्स म्हणजे फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी न जाता. म्हणजे जाणे हे बरोबर आहे की ट्रॅव्हल्स एका एक ठिकाण सोडून दुसऱ्या ठिकाणी जात फक्त न जातात तेथील शैक्षणिक माहिती घेणे तेथील अ म्हणजे. कला असू देेत संस्कृती असू दे संगीत नृत्य तेथील वेश, भूषा केशभूषा हे सगळं जाणून घेणे. म्हणजे एका थोडक्यात अनुभव घेणे त्यातील खाद्यपदार्थ खाद्य संस्कृती जाणून घेणे. म्हणजेच म्हणजे आपल्या ज्ञानात भर पडते. म्हणजेच ट्रॅव्हल्स आहे किंवा तो प्रवास आहे असं मला म्हणता येईल.
हो हो बरोबर अगदी तुम्ही म्हण खूप छान पद्धतीने प्रवासाची सुरुवात वगैरे प्रवासाची. मार्ग प्रवासाला जाताना कशी काळजी वगैरे घ्यायची हे तुम्ही सांगितला तर मी प्रवासाचा एखादा म्हणजे किस्सा तुम्हाला सांगते म आम्ही ना एकदा सर्व फॅमिली वगैरे मिळून ना विजापूर तुम्ही ऐकलाच असशीला. अ तिथं गोलघुमट म्हणजे फेमस आहे म्हणजे तिथं वीज बांधून ठेवली आहे असं म्हटलं जातं. तर त्या ठिक त्यांनी आम्ही एकदा व्हिजिट केली होती म्हणजे आम्ही तिथे गेलो होतो आणि फॅमिली. असं पहिला आम्ही देवदर्शनाला जाऊन आलो मग त्यानंतर आम्ही तिथे गेलो. मग आम्हाला खूप छान असं वाटलं म्हणजे असं म्हंटलं जातंय. कि तिथे एकदा आपण आवाज घेतला म्हणजे लावला की आपण एखादी म्हणजे व्यक्तीच काहीतरी लावला म्हणजे. काही असो एक्झाम्पल उदाहरण. तर त्या व्यक्तीचं त्या वस्तूचं त्या वाक्याच आपण जर तिथं उच्चार केला. तो आवाज आपल्याला परत सात वेळा ऐकू येतो असं म्हंटलं जातं. मग तो अनुभव घेण्यासाठी आणि ती जी वीज आहे म्हणजे ती वीज आपण, अ. आकाशात कडकडताना बघतो पण ती प्रत्यक्षरीत्या कशी दिसते? हे बघण्यासाठी आम्ही तिथे प्रत्यक्षरित्या गेलो होतो तर खूप छान असं आहे तिथे एक संग्रहालय देखील आहे पण आमच्याकडे. वेळ खूप कमी होता त्यामुळे आम्ही तिथे नाही गेलो पण बाकी सगळं जर वातावरण ते सगळ तिथलं बघितलं विजापूर मधलं खूप छान असं पद्धतीचं आहे वे. वेगवेगळे लोक तिथं वेगवेगळ्या भागातून भेटी देण्यासाठी येतात. प्रत्येकाचा स्वभाव हा वेगळा असतो. जेव्हा आम्ही तिथे गेलो तिथे खूप पायऱ्या असं होतं म्हणजे जिना वगैरे होता मग तो चढून-चढून आम्हाला खूप वैताक आला होता अक्षरशः तो हा किल्ला जो आहे म्हणजे तो गोलघुमट जो आहे ते एवढ्याशा जागेमध्ये म्हणजे ते जे जिना आहे तो खूप लहान अशा जागेमध्ये बांधलेला आहे. एक एकच व्यक्ती त्यामधून आपण जाऊ शकतो त्यामुळ भरून येतात आणि खूप दुखतात देखील. मग अशा पद्धतीने तिने तो ते जे आहे ते. विजापूरच गोलघुमट आहे, मग त्यानंतर आम्ही देवाच्या दर्श नाला जाऊन आलो, मग देवाच्या दर्शनाला तेव्हा आम्ही गेलो. त्यावेळा आम्हांला खूप छान वाटलं मन भरून आलं मन प्रसन्न झालो. अशा पद्धतीचा हा प्रवास ना खूप छान पद्धतीचा होता, म्हणजे अगदी अं प्रवास करण किती अ चांगल्या पद्धतीच असतं हे आम्हा ला त्यामधुन मम्मी इकडे ये. तर प्रवासामध्ये अ आणि तुम्ही, तुम्ही एखाद्या ठीकाणी.
प्रवास केला आहात का?
प्रवास कसा म्हणजे आहे तुमचा किस्सा तुम्हाला काही आठ होतो का तर त्याबद्दल तुम्ही सांगा मला प्रवासाबद्दल.
हो जसं की तुम्ही विजापूर एखाद्या ठिकाणचं नाव सांगितलं तर मी ठिकाण निश्चित म्हणजे मी सांगेन आम्हाला माहित आहे पण मला आता जस तर अलाऊड नाही आहे ठिकाणच नाव सांगण. किंवा माझी पर्सनल माहिती देन अलाउड नाहीेये. सो त्यामुळे मी तुम्हाला असे म्हणेन की आम्ही देखील फ्रेंड्स-फ्रेंड्स म्हणजे माझी बहीण आहे. आता ही पर्सनल माहिती आहे आय नो पण बहीण आहे हे सांगण्यात काय. ते बहिणीच्या फ्रेंडसोबत आम्ही सर्वजण. एका धार्मिक स्थळी गेलो होतो आणि एवढे सगळे प्रवासाचे मार्ग आहेत तर मी मला सांगण्यात खूप आनंद होईल की माझा आवडता मार्ग म्हणजे प्रवासाचा हा रेल्वे प्रवास आहे. तुम्हाला माहितच असेल की रेल्वेतून जाताना अ खिडकीकडेची साईड मिळाली तर तेथून धबधबे, झुळझुळू पडणारा पाणी आणि आपल्या सोबत पळत असलेली ती झाडे आपल्याला दिसतात म्हणजे अस वाटत की झाडे देखील आपल्यासोबत पडत आहेत. आपण आनंद घेतो त्या खिड कीच्या साइडनी आणि त्यात हेडफोन आणि सुंदर मराठी अशी सौम्य प्रकारची अगोदरच्या काळातली गाणी जुन्या. काळातली गाणी आपण जर ऐकतो फिराय लागलो तर खूप छान अ वाटतं. आणि तो आनंद मिळतो. तर असंच आम्ही अ धार्मिक स्थळेला फ्रेंड सोबत गेलो होतो. खूप छान पद्धतीने आम्ही तो आनंद घेतला म्हणजेच आम्ही रिझर्वेशन न करता आम्ही कसं गेल होतो. तर रेल्वेला आम्ही रिजर्शन न करता एकदम आमची ट्रीप ठरली होती आमच्या बाबांनी ति आमला परमिशन दिली होती दिदीच्या फ्रेंड्स आलेला होता.
आम्ही पडत-पडत जाऊन जस की डीडीएलजे पिक्चर सा ची स्टोरी झाली होती आम्ही आमची सिट पकडली. थोड्या फ्रेंड्सना सीट मिळाली. थोडे फ्रेंडस उभारून तर एकमेकीच्या मांडीवर वर बसून म्हणजे ती प्रेमाची भावना व्यक्त झाली. त्याचबरोबर रात्र होत असेल. म्हणजे आम्ही दुपारी ट्रेन पकडलेली. पण त्या धार्मिक स्थळला ठिकाणी पोहचण्यासाठी आम्हाला सकाळ होणार होती रात्र होत असेल. तशी आ मची भूक वाढत गली. काही डब्यामध्ये अ आईने दिलेली प्रेमळ अ म्हणजे भाजी भाकरी किंवा चपाती असू दे तर काहीनी भडंग वगैरे आणलेला. तर काहीनी शेंगण्याच्या पोळी असा वेगवेगळे पदार्थ आणले होते. तर त्यावेळी रात्र होईन तसे ते खाऊचे पदार्थ आमच्या डब्यातून आपोआप निघत गेले. कारण आईने आम्हाला बजावलं होतं. की जे रेल्वेतने खायला वगैरे वडापाव असू दे, भडंग असू दे, किंवा काहीतरी खायला वगैरे येतात. तर ते आपल्या शरीरासाठी हे अनहेल्दी असतं.
हो खूप छान पद्धतीने अगदी म्हणजे सांगत आहात. मला खूप छान वाटत आहे. म्हणजे तुम्ही कसं गेलात. को त्या मार्गाने गेला. तुम्ही तिथे काय कॅरी केलं होतं. तुम्ही किती छान पद्धतीने बोलत आहात तर ते अगदी उत्कृष्टरित्या म्हणजे बरोबर आहे. तुमचं प्रत्येक गोष्टींची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. म्हणजे कोणतं सामान आपण कॅरी करतोय. कोणत्या वस्तू आपल्याला लागणार आहेत. आपल्याला कोणता अड थळा निर्माण होणार आहे का, 'कारण प्रत्येक प्रवास हा सुखदायक असेल असं नाहीच ना'. काहीतरी प्रवासात अड थळा येऊ शकतो. काहीतरी म्हणजे कुठेतरी काहीतरी प्रॉब्लेम येऊ शकतो. तर त्यावर मात करण्यासा ठी ते आपल्याकडे प्रत्येक वस्तूचे जे काही आहे. ते मार्ग असला पाहिजे. आणि आपण जर प्रवास केला. असच प्रवास करत राहिलो. तर आपल्याला त्यातून काही ज्ञान मिळते. आपण प्रत्येका आव्हानांना सामोरे जातो. त्यामुळे आपल्यामध्ये एक ज्ञान म्हणजे ज्ञानाची भर चांगल्या प्रकारे होते. आणि आपल्याला चांगले वाईट अनुभव मिळतात. प्रत्येक ठिकाणची भाषा, प्रत्येक ठिकाणची वेशभूषा, प्रत्येक ठिकाणची म्हणजे लोकांची वागणूक प्रत्येक ठिकाणच खाद्यपदार्थ याबद्दल आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने नॉलेज मिळते, ज्ञान मिळते. आणि त्याचा उपयोग आपण वेगवेगळ्या ठिकाणी देखील करू शकतो. प्रत्येक ठिकाणीची भाषा ही वेगळी असते. मराठी, हिंदी इंग्लिश कन्नडा, तमिळ तेलगू अशा विविध प्रकारच्या भाषा हे वेगवेगळ्या ठिकाणी ज्या लपलेल्या असतात. त्या चा आपल्याला माहिती होते. तर मग आपण प्रवास केल्यामुळे आपल्याला ह्या गोष्टींच ज्ञान मिळतं. तर एका मला असं वाटतं. की प्रत्येक व्यक्ती तने आपल्याला म्हणजे जीवनामध्ये अ आपल्याला पॉसीबल असते म्हणजे. महिन्यातील एकदा दोन महिन्यातून एकदा किंवा वर्षातून एकदा तरी धार्मिक, ऐतिहासिक
पेक्षा वर्षातून दोनदा तरी ट्रिप काढावी. अशी मला तर वाटते कारण आपल्या लाईफ मध्ये काहीतरी चेंजेस देखील. हवेत ना!
हो हो मॅम बरोबर आहे बरोबर आहे. म्हणजे शक्य असेल तर हो कारण एखादी व्यक्ती अ म्हणजे त्यांना शक्य असेल. असंच नाही ना! आणि प्रवासबद्दल आणखी म्हणजे बोलायचं झालं. तर लास्टला म्हणजे मी जाता, जाता तुम्हाला एवढंच सांगते. कि प्रवास हा आपल्यावर म्हणजे आपण फिर किंवा आपल्याला कंटाळा आला म्हणून अस नसतो तर एखादी व्यक्ती बघा. आपल्या जॉब साठी आपल्या शैक्षणिक कार्यासाठी पण प्रवास करत असते काहीतरी तिला हवं अस. हे हवं असेल ते हव असते. तर प्रत्येक कारण म्हणजे प्रत्येकाची कारणे ही वेगवेगळी असू शकते. करताना तर मला असं वाटत की. अ एखाद्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास आहे अस. म्हणण्यापेक्षा त्या प्रवासामधून आपल्याला कोणता अनुभव मिळतो हे देखील खूप महत्त्वाचं आहे. असं मला वाटतं आणि अगदी तुम्ही खूप छान पद्धतीने एक्सप्लेन केला. प्रवासाबद्दल त्यामुळे मला खूप छान वाटलं आणि. दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद मॅम.
हो.